हॅलो
हॅलो हा आता आवाज येतय.
हा, ज्योती केेशव मसाई हे नाव आहे तू पण
हा, हो, हो.
काय? आणि वगैरे कसं चाललंय म्हटलं?
पाणीऽऽ खूप चालू हाय. आता का, काल, आजच, म्हणजे,, का काल उद्या, काल परवा बंद, हुतं.
हो काय? आमचे इकडे पण दोन दिवस बंद होत, आजपासून झालं चाल य आजून, मगं उपास आहे काय आज?
हा, चतुर्थी ये ना. हा काय चहा पाणी झालं? हॅलो. हा, चहा पाणी झालं म्हटलं?
हो, हो, झालं. तुमचं झालं?
हो झालं ना.
हा बाई.
अन, कुठे गेला होता कि नाही फिरायला? हम्म.
मी मुंबईला गेलो होतो ना फिरायला आम्ही मुंबईला गेलो होतो, फेब्रुवारी महिन्यात. हां, माझी बहीण असते तिथं.
हां.
हा.
आठ, दहा दिवस थांबलो म्हटलं मुंबईला, घरी आलो मग. आम्ही सिद्धिविनायक ला गेलो हो
किती मिनिट बोले? कधी येत्याल ते? आता वाजलं, पाच वाजून रायले पाहुणेवर हो ना, तिथले ते सेकंद तेवढे पूर्ण करावच लागतात ना.
हा, किती मिनटं झाले? सांगा?
दोनच मिनटं झााले ना आता.
हा.
काय काय बघितलं मग?
आम्ही तिथं सिद्धिविनायकला गेलो होतो.
कसं काय?
महालक्ष्मी मंदिर.
हम्म.
ले ल्याजवळ तुम्हाला पायजे.
मुंबईला आहे का ते?
हां मुंबईला आहे.
असं काय बहीण असते, तिथं आहे ना, काय अ म्हणजे नोकरी ह का तिला, की काय कसय आम्
कुणी मधे असता तुम्ही मध्ये
हो का
हो आमच्या इकडची एक तुमच्या वारक्याची बई पण राहिल्यायका पुष्पा नावाची का?
सौंदळा
नाही ओ वारक्याची
हो ना तुम्ही संदबन बोलताय
नाही नाही
हो का.
हम्
तिची आहे काय हिवर
नाही वारखेडचे आहे ते आमचे इथे आलेले आहे.
हो का.
हम
म्हणजे?
इथ राहालेच आले त्या हम. ते हे आहे ना आशा आहेत.
आशा अस ह नाव आडनाव माहित तर पाच पाच हा आहे ना सरकार दवाखान्या
हो का
सरकारी दवाखाना आहे. तस मग काही काम पडलं की तुमच्या इथे या लागते आम्हाले.
हा इथे आला हा कुठं गाव आहे ना तुमचं
हां
कुठं गाव ये ना
हो तुमचं म्हणजे ह तसं आहे दवाखाना पण मग काही काम पडलं की तिकडे याला लागते.
हा हा बरोबर आहे ना.
हम्म
सुविधा आहेत म तुमच्या याच्यात सुविधा आहेत तुमच्या गावले सरकारी दवाखान्या मध्ये
सुविधा आहेत हो आहेत पण ते काय एवढं नाही ना काही एवढं हे
हा ना
का एवढं हे नाही होत म्हणजे देत नाहीत ते औषध, गोळ्या देत नाही.
हो काय सरकारी दवाखाना हो नाही तर काय? हा काय
काय काय बसलं मंग तिथं
गेलं मरीन ड्राईव्ह मंदिर ल लक्ष्मीनारायणाचं मंदिर. म हम् ह भरण वगैरे काय करता मग त्या तर तिथ.
हे आपलं अं हेच उसळ करतो नाइतर मग आपला भक् गर्दी जरसं हम्म एकट्यांचीच एक टाइमचीच असते मला जूनची.
एक टाइमचीच असते जूंची चष्मा कुठे म? एकटाइमचीच असते जूंची.
हां काईनाई आम्ही मला निरंकार असते.
हौ का?
ह मीठ वगैरे घालतात कीनी?
तेका केलं? जूंच्या केल्या मी पण अ हे आपल्या निरंकार केल्या.
हम्म.
आता सोडून दिल्या ते.
हो. मुलं शाळेत जातात? मुलं वगैरे शाळेत जातात म्हंटलं तुमची.
हं इथंच अं गावातचायतना.
होना शाळा वगैरे आहे मग तुमच्या इथ?
शाळा आहे ना तिथं इवरलेलेच टाकलेलाय हाय हं.
हा.
शाळा हामच्या इथं आठव्या वर्गापर्यंताय.
हां ओका इथं सेंटपॉल मध्ये टाकलं का?
हां सेंटपॉल मध्ये टाकलंत. सेंट्रॉल मध्ये टाकलं होत तिला पनना
लोन
आता यावर्षी गावातच शाळा खुल्ली आमच्या.
हांना आता सुविधा येत कायलय आमची इतत अनो या वर्षी दोन नवीन.
दोन नवीन शाळा खुल्ल्या काय?
नवीन पर्मिट निघाले.
नवीन कॉर्नेट निघाले.
सरस्वती शाडेच्या जवळ आहे.
होऔ.
एक सरस्वती शाळेजवळ आहे कॉन्व्हेंट.
हौ काय?
अं हं आणि एक इकडं कन्या शाडेमध्ये आलं.
हो ना?
हं.
हो ना दोन खुल्ल्या असत्यात.
हं काय बनवलं मग आज कुट्ली रीसिपी नवीन?
न्हैना आता हेच आपली उसळ बनवाआ टाईम सापडला तर करा नाईतर मग हम्म.
हां अंह चिप्स वगैरे.
हां इतकी आपल थोडंस ते लड्डू हेचे आपले शेंगाण्याचे.
हम्म हम्म आमीइ कुर्ड्या करत असते मी घरी. विकते दोनशे रुपये किलो असतात माझ्या कुरोड्या.
असं काय?
हम्म ढोकळापीठ विकते मी पस्तीस रुपे पाव.
अस काय.
हा इकडे हर खेळ आले एक वेळ कि पाहा जण
आघण
बचत गटात आहे बचत गटात
बचत गटात आहे ना मी.
हा. उमेद मार्ट ला टाकणार आहे मी माझे प्रोडक्ट आता मसाला तर पण तयार केला मी
मसाला.
हम् तुमच्याकडे आलं होतं का ते, अकोल्याच सेंट्रल बँकच वेगवेगळे ट्रेनिंग होते तिच्यात मसाल्यायचं होतं ज्वेलरी बनवायचं.
हो का.
हम्म. तुम्ही माग कॉल केले होते का तई मग
अ माग कॉल मी पूर्ण केले होते.
ह आता.
एक कॉल फेल गेलता माझा. कंदड एक कॉल गेलता माझा फेल
हा. आता पहिली तुम्हाला लावला क नाही मी नंतर मग हा दुसरा कॉल लावला टेचात तू फेल गेला एक
हा. हा.
सबमिट केला मी तू एकतरी पहिला.
समजते ना पूर्ण झालेला आहे पूर्ण. सम मग ठीक आहे मग लावते मग मी
आा,
त